हा ये.
हो हो येतोय.
हम् हम्, काय म्हणता झाली का काम.
नाही पाऊस इन्जॉय करतोय. आज चांगलाच पाऊस चालू आहे.
हो सकाळपासून चालू आहे आज आमच्या इथेही चालू आहे.
हो त्याच्यामुळे अ काही बाहेर जायचा प्रश्नच नाही.
हो हो.
कि ते खड्ड्यांमुळे ते चिखल मार रोड वर आणि ते गाडी स्लीप होण्याची भीती. त्याच्यामुळे चुपचाप घरात बसायच.
हम्म ह-ह. हो पाऊस चालूच आहे आज सकाळपासून
पाऊस चांगलाच व्हायला पाहिजे नाही तर पाणी टंचाई सुरू होऊन जाते. हा आणि त्याच्यात नाशिकला पुढच्या वर्षी कुंभमेळा मग त्या कुं पुढच्या वर्षी दोन हजार सत्तावीस मध्ये
अच्छा अच्छा
तर त्याच्या याच्यात तर मग ते पाणीचं इतकं सोडतात मागच्या वर्षी तर ते मागच्या वेळेस बारा वर्षापूर्वी तर ते नदीचं पात्रच कोरड होऊन गेलं होतं त हा म्हणजे लोक क्रिकेट खेळायला लागले होते
हो हो का
हा पाणी तर म्हणजे इतकी हालत बेक्कार होती की लोक एकमेकांकडे विचारायचे. पाणी आहे का आम्ही येऊ का कपडे धूवायला वैगेरे हा काही काही सोसायट्यांमध्ये वरती पाणीच नाही चढायचं.
ह- ह-
अशी हालत बेक्कार करून ठेवली होती त्याच्यानंतर पाऊस चांगला झाला पण ते वर्ष आता लोकांना तीच भीती आहे परत आता कुंभमेळा झाला अन् परत पाणी टंचाई झाली तर कसं व्हायचं
हो ना
कारण की कितीतरी करोड पब्लिक येणार आहे अजून तर आकडा नीट सांगितला नाहीये.
हम
पण खूप येणार आहे म्हणे या वर्षी
हो का आता तसही खूपच लोकांना या गोष्टी च हे झालं जातात म्हणजे लोक हम्
जातात ज्यांना जायचंय ज्यांचा श्रद्धेचा भाग हे जातात पण. काहींचं कसं असतं थोडस म्हणजे अ गाड्या वगैरे मध्ये नाही येऊ देत खूप अगोदरच थांबवून ठेवत तात म्हणजे तेवढं ते रू ठरवले जातात त्यांना त्या तिथे आंघोळ करण्यासाठी वगैरे तर मग त्यांचे हाल होतात असं आणि मग त्या पाण्याच हे चेक केल्यावर काही ओळखीचे आहेत नगर पालिकेवाले तर त्या पाण्यामध्ये युरिनचंच प्रमाण जास्त सापडतं
हो का ह
ज्यांना हेल्थ इश्यू आहेत वगैरे ते लोक जात नाही तिथे आंघोळ करायला
हा -हा
हा एकीकडे श्रद्धेचा भाग येतो एकीकडे असा पण प्रॉब्लेम येतो
हा बरोबर आहे
ह हा नाही ज्यांना विचार नाही करायचा ते जातात का काहीना पहिले झेलचं पडलेली असते
ह- हं -हं -हं
नाही हो आपण गेल तर मग स्किन इन्फेक्शन व्हायचं वगैरे
हा
आणि पहिलेच आपले स्किन आता या सर्व्या खाण्यापिण्यामुळे सेन्सिटिव्ह झाली ये पहिल्यासारखी रफ अँड टफ नाहीये आहे पहिले कोण सनकोट आणि अ हे स्कार्फ वगैरे वापरायचे कोणीच नाही गॉगल वगैरे पण नाही माहित होते.
हम् आपण ते आपण तर लेडीज तर कधीच नाही बांधायच कधी डोक्याला. माणसं तरी ते खेड्यातले लोक बांधायचे दुपट्टा डोक्याला किंवा मग टोपी राहायची पण
आनिया आता तर सिटीत कंपल्सरी हॅन्ड ग्लोज खाली सॉक्स वरती सनकोट वरती तो स्काफ त्यांच्यावर गॉगल
ह
म्हणजे बॉडीचा एक पार्ट पण उघडा नाही
ते डोळे उघडे असतात
डोळे पण नाही त्यांच्यावर पण गॉगल असतो. म्हणजे एवढं ते वाढलंय आता विज किरण तर त्याचं कॅन्सर होण्याचे पण चान्सेस असं म्हणतात
हा काय
त्या अगोदर तर आपण बिंदास्त खेळायचो
हा
कोणतं ऊन आणि कोणतं काय काहीच आणि सनस्क्रीम तर माहितच नव्हतं हे आता आलंय सनस्क्रीमच लावली एखादी क्रीम तर झालं काम त्यांच्यावर पावडर थापली तर झालं काम आपली आई चोपडायची आपल्याला
पावडरच होत मेकअप म्हटलं की पावडर लग्नातही जायचं असलं तरी पावडर लावलं की, झाली मेकअप
आणि ती थंडीमध्ये ती एक स्मेलवाला व्हॅसलिन टाईप यायचं बघा पोमीट म्हणायचं त्याला तेव्हा माहित आहे ह ग्रीन कलरच ते खूप वास यायचा
हम्
तिला एक तर खोबरेल तेल चोपडायची नाही तर ती झोपडाचे
हिवाळ्यात राहायचं फक्त ते
हा आता तर तुम्ही कॉस्मॅटिक शॉपमध्ये गेले तर तुम्हीच कन्फ्युज असतात अरे आता याच्यातलं काय घ्यायचं आणि आमचे हा त्या वेळात एक शिककाई पावडर असायची
हा
नाहीत मग शिकेकाई सावण असायचा शॅम्पूच तर फॅडच नव्हतं
नाही
हा एक तर शिकेकाईच्या पाण्याने धुवा
हा
शिकेकाई रिठाच्या नाही तर मग शिकेकाई
आम्ही तर शेंगांनीच धुवायचो शेंगांच्या शेंगा उकळायचो आम्ही रात्री भिजत घालायचो आणि काही ते उकळून मग त्यानी डोकं धुवायचं
आणि ते पण मम्मी लोकच धु धुवून द्यायचे तुला केसनीट नाही धुतायत चल तू वाक खाली मी धुवुन देते तुझी
हम्म हम्म हम्
आणि मग त्या आडव्या दोन वेन्या घालून द्यायचं एक केस इकडचं तिकडे नाही
हम्म एकदम बरोबर तुमचे तुमचे केस खूप लांब लांब आहे वाटत ते
खूप होते आता गेले म्हणजे माझे मम्मी तर म्हणजे प्रत्येक बहिणीच्या डोक्यावर अर्धी वाटी तेल थापणार
हो का
हा म्हणजे, आमी तेव्हा आम्हाला काही वाटायचं नाही, पण आताच्या मुलींचे ते केसांचे हे सर्वे काय काय बघून ना, झाडूसारखे केसं झालेले बघून आम्हाला म्हणजे असं वाटतं नाही आमच्या मम्मीने बरोबर केलं. अजून केसांची, चांगली हेल्थ आहे. म्हणजे, वाईट तर जे जेनेटिक आहे आमचे. पण हेल्थ चांगली ब वा, म्हणजे कोणीही म्हणतं तुमचे केसं चांगले आहेत.
हम्म हम्म
असं तर ते आपल्या मम्मीचीच करामत आहे.
हो मग काय तर.
मग आता आमचे स्वतःचेच मुलं बाळं केसांना तेल लावायचं, खूप डोकं खातात.
हा
अर्ध भांडण त्या तेलामुळे होतं, नाही गरम होत तय नाही आवडतय, असं त्याच्याऐवजी ते दुनियाभरचे ते जेल असतात ते लावतील. काय काय करतील, पण खोबरेल तेल नाही लावायचं.
हा, केस पण किती लहान वयात पांढरे होतात आता.
पांढरे पण आणि टक्कल पण पडतंय.
हो
आणि त्यांच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी.
हम्म झोप, रात्र रात्रभर उशिरापर्यंत जागरण.
मोबाईल असतो ना हातात, मग झोप येत नाही मुलांना. आपल्या वेळेस म्हणजे ते शनिवार रविवारच असायचा टी व्ही बघायला, थोडसं ते चित्रहार का काय असायचं कार्टून अस ची एक, अ टी व्ही झाल्यानंतर ते रामायण, महा भारतामुळे लोकांनी ते टीव्ही पण घेतले होते ब्लॅक अँड व्हाईट.
ह ह, आणि ते थोडसं वेगळं काही तर ते सस् पेन्स एक शून्य शून्य होतं.
हो, ते तर नाही बघायचो आम्ही. पण रामायण महाभारत झालं, का पूर्ण कॉलनीत कोणीच दिसायच च नाय, सर्वे तिथे ते.
तुमच्यासमोरून
आ हा आणि आजी लोकं वगैरे त्यांना ते खरंच वाटायचं ति
पूजा बिजा, हो पूजा बिजा करायची हम्म
न फ्रीज होता त्या दरम्यान लवकर लोकांकडे, काहीच म्हणजे आ ता एवढ्या फॅसिलिटी असूनही मग आपण आता ती जर, एक फ्रीज जरी बंद पडला तर आ पला जीव घाबरायला होतो.
हो
अरे आता याच्यात हे नाहीय ते नाहीए.
हम्म. गॅस, कुकर पण म्हणजे श्रीमंताच्याच घरी राहायचे.
हो अन सायकल असायची, तेव्हा स म्हणजे ते पण चांगल्या लोकांकडेच फक् नाहीतर मोस्टली लोकं कस हा पायीच राहायचे. कॅरीबॅग त माहितच नव्हती.
हा. आता तर प्लॅस्टिकच्या पिश रॅपिंग शिवाय काहीच नाहीएत.
काहीच नाही आणि गव्हर्नमेंट म्हणते प्लास्टिक च्या पिशिव्या बॅन करा बॅन करा. हा, आता ते जरी बॅन केलं तरी चिप्स येतं, दूध येत. कितीतरी गोष्टी प्लास्टिकमध्येच रॅप होऊन येतात तर त्यां त्यांचं काय करायचं.
तेच ना इकडे आपल्याला ते वापर रु नका आणि तिकडे ते सगळ्यां कंपन्यांना परवानगी.
हा आता दूध तर त्याच्याशिवाय येणार नाही ना.
नाही
दूध, तेल तेलाच्या पिशव्या पण तर त्याच्यातच येतात.
हो हो.
तर त्याच्यामुळे पर्यायच नाहीय त्यांना कितीतरी गोष्टींना त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला फक्त प्लास्टिक बॅन करून काहीच होणार नाहीये. जुन्यासारखं ते पेपरमध्ये रॅप करून कोणी आणणार पण नाही.
नाही
ह आता या दिवसात कस स्वागी होत. पहिले लोक लोकांना काही वाटायचं नाही.
हम्म
पेपरमध्ये घेऊन जायचे भेलभत्ता वगैरे.
हम्म हम्.
ती क्रेज असायची तेव्हा भेलबत्ता येणार.
कोण कोण केला कि त्याच्यामध्ये यायचं ते.
हा नाही ते आजोबा लोक आणायचे ना ते एक गुळाची गाठ ठीशी अजूनही दिसते ती.
हम्म.
ती गुळाची एक गाठी शेव असायची एक गुळाची ती शेंगदाण्याची अशी पोकळ बर्फी असायची. कधी खाल्ली का तुम्ही माहीत नाही. इकडे भेटायची जळगाव साईड ला गुळा म्हणजे अशी फुसकीच असते अशी एकदम प्लफी प्लफी आणि खुस खुशीत असते.
हो का.
हा तर ते त्याच्यात थोडेसे मोठे मोठे शेंगदाणे टाकले जायचे. अर्व स अर्धवट केलेले. आणि तो एक मुरमुऱ्यामध्ये ते सर्व काय टाकतात ना शेव वगैरे अजूनही गावांकडे आहे ती क्रेज. नेतात ते. तर तो भेळभत्ता तो आणायचे हा. नाही ती आपण घरी करतो वेगळी हा ती बाजारातली वेगळी असते अजून.
हम्म
तर ती भेळ त्या गुळाच्या त्या गाठी शेव
हम्म हम्म
आणि ते हे कायचं गुळाची बर्फी
हम्म
ते आता शक्यतो ते गुळा्याची बर्फी दिसत नाही गाठी शेवत दिसते अधून मधून कुठेतरी यात्रेत वगैरे असं
हम्म हम्.
चांगलं लागायचं ते तेव्हा खायला वगैरे
हम.
ह सर
ते बाजार असला की यायचं ते भेळ बाजाराच्या दिवशी याय
हो आठवड्यातून एक दिवस आणि ते पण आजोबा किंवा आजीच्या याच्यात राहायचं पेटीमध्ये थोडं थोडं सगळयांना द्यायची ती
म्हणजे सुनांना पण काय म्हणजे ते भांडे कुंडे असायचे त्याज्यात पेट्या असायच्या त्याला कुलुप लावलेलं असायचं सुनांनी मग कोणी मागितलं क द्यायचं काढून
वेगळाच जमाना होता तो
नाय त काय पण चांगलं होतं ते नाय का म्हणजे त्याच्यात प्रेम होतं एक असं
प्रेम पण होतं आणि कसंय सांभाळून घेण्याचं हे होतं.
हूं
कोणी एखादा वीक पडला तर त्या फॅमिलीत बरोबर तो हे होऊन जायचा.
हा
वरती येऊन जायचा आणि थोडक्या गोष्टींमध्ये सुख होतं.
हो.
आता त सेल लागला त आपण जातो आणि चार ठिकाणी अजून फिरून काय तरी वायफळ खर्च करून येतो.
हो न म्हणजे आवश्यक नसणाऱ्या उपयुक्त नसणाऱ्याही गोष्टी आपण फक्त प्रलोभनाला बळी पडून घेऊन येतो हो.
आप आपल्याकडे चप्पल जरी असली अग अगोदर त्या बांधलेल्या चपला यायच्या कारण की आम्ही त्याच वापरल्यात म्हणून मला आयडिया माझ्या व वो वडील तेचं आणायचे आम्ही विचार करायचो तीन चार वर्ष झाली ही चप्पल केव्हा तुटेल.
हा
त्यानंतर मागच्या भावंडांना तीचं चप्पल जायची ना असं विचार यांयचा आणि आता त म्हणजे त्या चप्पल असं गेलं का असं अरे हा ही चांगलीये ना त आपल्याला ऑफर मध्ये स्वस्त पडते.
हो.
घरात अजून दहा जोड जरी असले तरी आपण
घेऊन येतात आणि तीन चार जोड तर सहज राहतातच कोणालाही
हो आणि कपड्यांचही तसच झालंय घरी असतात. म जेंड्स चे जेवढे नसतील तेवढे लेडीजचे कपडे असतात.
हो सामान सगळंच लेडीजच जास्तच असतय म्हणजे पुरुषांचा एकच कोप परा असतो घरातला अनं